हा चहा वगैरे आवारला
चहा वगैरे आवरलं तुमचं
हो झाला दुपारीच होतो आमचा चहा ते हम् हम्
आमच्या चार चार पाच वाजता होतोय
होय आमच्यात दुपारी तीन ला चहा रेडी असतो त्यांनी कंपनीत चहा वगैरे द्यायला जातात ना
हम्म हम्म हम्म
त्या म तीन ला गेले की त्यांनी चार साडेचार ला पाच वाजताात यायला इकडं लवकर असतो चहा हम्म
मग मुलगी मुलगीच्या शाळा कुठल्या शाळेत घातलाय तिला
इथे कोरची मध्ये सुयश पब्लिक स्कूल म्हणून आहे तिथं आहे त सीबीएसई ला घातलीय तिला
माझा पण मुलगा सीबीएसई लाच आहे
होय
हम्म हम्म कुठे आहे
इंग्लिश मीडियम जयसिंगपूर
हा हा बर एसी बेसीचा कितीवीला आता
आता तिसरी ला
हम हां
म्हणजे अ कस होतय पुढं त्यांच्या आयष्याला बरच हाय आतापसून आपण बेस चांगलं केले
हम्म म्हणूनच हिज पण आता र आहे म्हणजे नर्सरी ला आहे आता सध्या म्हणलं घालतानाच व्यवस्थित स्कूल बघून घालूयात म्हणजे बरं पडतय ना पुढे जाऊन त्यांना
हम्म हम्म मी पण नर्सरी नर्सरी पासूनच घातलोय चांगलं शिकवतात
हम हम तिथं मण सगळे शिक्षक वगैरे ओळखीचे आहेत म्हणजे मी पहिला एक दीड वर्ष तिथं शिकवलंय सिनियर के जिला
हम्म म्हणजे हॅलो
हा बोला
मुलगी किती वर्षाची आहे नर्सरीला घातल म्हणला
हो तिला चार वर्षाची आहे आता म्हणजे चौथं लागलय हा एप्रिल ला
अ माझी पण मुलगीला पण चौथा लागला आता
होय
पण मी घातलो नाही तिचा पप्पा कस अजून लहान आहे
आमच्यात पण चालू होत तेच खरं म्हणलं म्हणजे बालवडीत घेऊन बस आम्हाला टाईम नसतोय म्हणजे सकाळी यांचा नाष्टा असतो आणि त्या तो लहान आहे त्यामुळे जायला होत नाही
नाही ते आता इ अंगणवाडीत बसवलो मी आज बसली होती ती खेळली तर त्याच काही प्रॉब्लेम नाही झालं
ह हा
एवढंच काय तिथ कस मान म्हणजे मुला शाळेतच घालायचं होतं तिला पण लांब होतोय ना काहीत प्रॉब्लेम झालं केलं आणि आडवळणी आमच्या गावापासून तिकडं बस नाही गाडी नाहीये माझ्याकडं सोडून ला
हा शोडून मध्ये
हा गाडी नाही आहे तिकड जायला त्याच्यामुळे किनय नाही मला त्या मुलाला तिकडं घातलं नाही नेक्स्ट इयर घालायच नेक्स्ट इयर पर्यंत माझ जॉब पण होतोय
ह ह
लागलाच
चालते मी पण इथं सिनियर केजी ला वगैरे होते तिथं शिक वायला मग ते सर मॅडम न सगळ्या ओळखीचे आहेत म्हणलं जरा ओळख तिच्या ठिकाणी घातलेलं बरं असते
आणि लांब म्हणल्यावर कस अ मुलाला ताप आला कायतर झालं आणायला जायचं म्हणलं घरी कोण नसतात हम् आता इथं रेनबोमध्येध्ये घालायचं म्हणलं आमच्या गावात तिथं चांगलं शिकवत नाही
हम्म हम्म
मानसला म्हणजे माझ्या मुलाला पहिल्या वर्षी दिेतत घातल होतो
बर
त्यांनी काही व्यवस्थित श मला त्यांच शिकवण आवडलंच नाही ते मी तिथं घातलच नाही मी मग दुसरीकडेच घटलो
हम् हम्
म्ह की नाही आता हिला पण तिकडेच घालणार आहे शिकवतेला शिकवतच चांगलं
हम्म हम् खरां लांब होतय मग त्यांची बस वगैरे काय आहे का तुम्ही थोड जातात हा मग चालते किती ते किती असते री
हम्म नऊ ते चार सा आठला जातोय तो घरातन
ह हां
आठ वाजता बरोबर जातोय यायला चार सव्वा चार वाजताात
हो
हम् साडेतीन ला सुटते
हम् हम्म
हम्म
तर इचं पण टायमिंग वगैरे चेंज झालंय सगळं सकाळी आठ ते दुप तरी एक वाजक दसो
हा हा आता ते प्रॉ टायमिंगच ते झालंय सगळ्या स्कूलच
हो आमचं कसं म्हणजे ते केलं ते बरंच झालं एक आरती कारण की आम्हाला कसंतंय हि ज अकरा ते दोन वाजे प्र टायमिंग.. सूट होत नाही कारण, की सकाळी च्या नाष्टाचा आमचा गोमगाला उडलेला असतोय त्यात हिजं स्कूलच टिफिन हिजं आवरायचं टाईम भरपूर भरपूर जातोय आमचा त्यात त्यांनी चहा देऊनच त्यांना यायला घरी सव्वा अकरा साडे अकरा वाजतात मग तिकड- तिकडं तिला सोडायला जायचं म्हणलं कलंही लेट होतोय तिला जायला मी सकाळचं कसं मॉर्निंगला हिच -हिच तेवढं काहीतरी टिफिनला करून दिलं म्हणजे आता गेली की एक वाजता येत्या ना चालता येतय जरा मॉर्निंगला हम्म बाकीची काम वगैरे आवरतात
काय तेवढं हे नाही पण हॅलो
हा बोला की
म माझ्या मुलाच कस होतय सकाळी मला मिस्टरांचा डबा असतोय दिराचा असतोय, सासूबाईंचा असतोय
होय
आणि मुल जॉइंट आहे
हम् हम
सगळ्यांचा डब्बा करायच
हम्
आणि मग आम्ही फ्री नाही अजून तेच बघालागलोय होती ती ती गेली
आता नवीन बघालागलय तर दुसरं करून पर्यंत झालाय माझं
हं...
कसं आहे ते आवरून मग माझं कॉलेज पण आहे ना
हा
मीच हेज करतोय स्पर्धा परीक्षेच
हम्म- हम्म स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरतीच आहे ना ते
नाही- नाही मी सीजीएलच करतोय
कशाचा?
सिजिएल
म्हणजे काय?
अ ते केंद्र सरकारचेच निघतात जागा
हा- हा
त्याच करतोय
होय
हम्म
हम्म
हे कस एमपीएसी आमच कस महाराष्ट्रात ना प्रॉपर महाराष्ट्रात तेढ होतय ते
हम्म हम्म
आणि हे ते तेवढं आणि ह्येंचं कसं महाराष्ट्र सरकारचं काय तेवढ टफ नाही आहे सिलेबस
हा
माझं झालंय कर्नाटकात शाळा
हा
मराठी मला मुळात मला मराठी इतिहास हे आवडत नाही.
हा.
मॅथस खूप आवडत मला मॅथस रेसनिंग हे जात माझे
हा.
मला हिस्ट्री आवडत नाही, त्याच्यामुळे मला लय टफ जातय.
ह हं. होय.
माझ्या मुलाच शाळेत कसं हॅलो.
हम्म.
ते लहान मुलांच शाळा आहे ना, तिथं खूप छान ऍक्टिव्टीट्यूशन पण घेतात. त्यां शाळेच सिस्टमच लई छान आहे त्यांच लहान मुलांच फॉर्मसर असतं आणि मोठ्यांच स्कूल वेगळं आहे.
हं हं.
आन मुलांच त्या मोठ्या मुलांच्या स्कूलच्या माग ये तिथं त्यांना सायकल सगळ एजॉयमेंट फस्ट इयर आता नर्सरीला सगळ त्यानी एनजॉयच करायचं त्यानी फक तर रोळायचं आणि वळण शिकायचं नसतं.
हा हा फी किती होती नर्सरीला तिथं?
तिथं बारा हजार होती.
होय तिला चौदा हजार आहे. फी या वर्षी
आणि गाडीचं खरं सिस्टम एवढं छान आहे फी सगळ्यांनाच कमी आहे तिथं. इचलकरंजीत तसं बघायला गेलं तर शिक्षणाच लय पैसे घेतात.
होय.
इथं नाही जयसिंगपूरमध्ये तेवढं नाही मानसच सिलेबसच शाळेत श्रद्धाला सीबीएसई च
ह.
तर फी किती पंचावन्न आहे.
होय.
हो याला चोवीस हजार भरतो आम्ही.
ह ह.
शक्ष सगळ सिलेबस तोच
हं हं.
पण फक्त काय नाव तेवडं वेगळं. ती श्रद्धा आणि हे चकोते.
हा श्रद्धा इकड श्रद्धा अकॅडमीला.
हम्म आमच्याकडले दोन, तीन, पोर आहेत श्रद्धाला.
होय.
होय.
ते गुरुकुला अकॅडमी पण चांगले आहे म्हणजे तसं भरपूर छान शिकवतात तिथे पण.
कुठ गुरुकुल?
इंचलकरांजितच कि शाहू पुुतळ्याच्या तिथं झाले नाही का?
नवीन झालं अस गल्लीला एक स्कूल झाले.
ह.
आता गल्ली प्रत्येक गल्लीला एक स्कूल आहे.
होय आता पहिला बालवाडी पण ह्या कोस ना, त्या कोसापर्यंत असाईच्या घरात बालवड्या सुद्धा प्रत्येक गलित झाल्या.
हो प्रत्येक गलीला यक झालं बोलायचं तर काय? आणि ती तर एवढं वाढवून ठेवलंय त्यांनी काय सांगायला नको शिक्षण विकत घ्यायची बारी आली आम्ह च्या वेळेस बरं होत. मी पण इंग्लीश मीडियम ला शिकलो हे पण माझ किती होत त्यावेेळेस आता माझ दहावी झालं कि तिला दोन हजार बारा ला
हम्म.
त्या वेळेस फी किती होती अ बारा ला नऊ हजार होते आमची माझ जरा बजाल नऊ हजार होती आमची फी आता हचं काय आहे दहावीची बी नऊ हजारे दहावीची बी आता पंचावन्न इचारतणज त्याला तर काय विचारायलाच नको उवडफी
हो अघडा
हम् हे अमेरिकेमध्ये कस प्रायव्हेट स्कूल